हां येतो आवाज?
हॅलो.
हां याय लागलाय का आवाज म्हणल?
हा हा या लागला या लागला हेडफोन घातलीत काय?
नाही नाही तू अ - थोडं बाहेर आल्या हॅलो.
बाहेर आ
हा ते जरा ते नेटवर्क येत नाही ना.
हा मला पण नेटवर्क इशू येत त्या हॉलमध्ये थांबायला लाग
हम्म
त्यामुळं म्हणलं जेवण नाही स्वयंपाक
हा हा
तुझं जेवण?
हा अ जेवण वगैरे आवर आता ते जेवायला बसणार हो तो म्हटलं आता तुम्ही फ्री आहे तर आताच तेला बोलवून घ्यायचं.
हा
हम्
ते नंतर अ लावते होते ह एकदा रंगा कय ना किंवा काय पॉलवर बोयला पण नाही काही नाही आणि दोघी मिळून लेच करत्यात. अगं ले दमवत्यात वैताग येतो. ए मगाशी तुला कॉल कसा आवाज घातलेला होता. मेसेज केलती ना तुला तेव्हा झोपल्या होत्या म्हण म्हंटलं ते करतेस काय तेव्हा
हो ते जरा पाहुणे आलते जातील वाटलं लगेच म्हणून म्हंटलं दहा मिनिटात कर तो खरं ते द जावं तर कसं म्हणूना हा
हो
आणि ते आल्यावर आपण असं म्हणजे बोलत बसलोय फोनवर वगैरे तर ते पण बरोबर नाही ना वाटत.
ते पण तसं नाव ठेवण्यासारखं बोलत ना पोरगी फोनवर बोलत बसले आम्ही हा आम्ही असं म्हणतात ना.
ह
त्यामुळे असं होतंय.
म्हणून म्हंटलं आता नंतरच करूया.
हा मी पण आई गेलेल्या मगाशी ते हळदीचच आम्हाला नाही गेल्या होत्या ते आमच्या इथे जैनाच्या तर ते हळद सांगतात ना आम्हाला
हा हा हा
ते हळदीला जायला लागते लग्नाची हळद असते ना जैनाच्यात कशी असते पद्धत पध्दत प पट अस मग ते आमच्या हा मज आमच जैनी गावातशी पद्धत आहे. मग ते जैनाच्यात लग्नाच्या वेळी ना मग त्यांनी सगळं हळदीच सामान, गहू असं वाट्या हळद हे सगळं देतात त्यांनी मग ते सगळं आपण घेऊन जायचं हा. त्या दिवशी जायचं मग ते लावतात वगैरे त्यांनी सगळं ते आपण सगळं ते चौक मांडायला लागते चौक असते
हा हा ते अ हा माहितीय की.
हा मग ते चौक अस मांडत म आ ते ह पन लावायचं म्हणजे कसं आहे बा तर बदत ना पहि आल्यावर नाही झालं. हा वतिक-
हो आपल्या हच्यात कसं पहिला हेनी म्हणजे आपल्या घरच्यांनी लाव अस ना आपल्या इकडं असां-
नाही असं मम्मी वगैरे असं घरची पाहुणी कोण असत ते जच्या नावची हह झालेल्या असत्या तस नावची पण असते त्यांच्यात
हा त्यांच्याकड पण करतात
ते पहिला हेिनी लावायचं आणि मध्ये ते नावाच्या कोणावर आलेलं असते की तेनी लावायचं असं चौ तो आम्ही घालायचा पलटांनी असं त्या्रस
हा सर आपल्या इकडे काय कोण पण म्ह जे बायका घालतात
हा बायका ब असं घालतात आपल्या तिकड काय असं नाहीये पद्धतीसाठी मी बघितलंच नव्हत इकड आल्यावरच मला पण माहित झालं एक पद्धती आणि ते जैनिक गावाला जरा असतात पद्धती काहीतरी वेगळ्या वेगळ्या
होय वेगळ्या वेगळ्या असतात ते खाण्याचं पण त्यांच भरपूर असत ना म्हणजे अ लसूण वगैरे खायचं नाही त्यांना अस काय
आता झालाय वाड बघ चातुर्मास असतो
हो नाही त्यांचं डेली काय त्यांनी ते काहीतरी असं अ काय बरो म्हणतात त्या चटणीत पण त्यांच्या लसूण वगैरे घालत नाही तं पण असते ना
हा वर्षा तिकट आम करत होत्या त्यांना कडद्यांचा ह त नाही हे नसत कांदा आपल्या ह्यात कस आपण कांदा घालतय लसूण घालतय सगळं घालत तस नसतय तुमच नाही होय आता क्वचित आताचे घ तर पोरासी पहिल्याच्या अगदी ओल्ड लेडीज नाही त्यांच अगदी प्युअर अस पाळतात त्या हे आताच्या आमच्यासारख्या आहेत तेस एवढे नाही पाह नाहीत
हम्म आणि ते एकंतर असं आळणी पण खातात
होय होय आणि तुमचं ते या म का ते म्ह त्या त्याला मिीठ असते ते हॅलो
कसलं
मीठ लोन लोन म्हणतय ब त्याला लोन लोन म्हणतय म त्याला च
काय माहित नाही पहिल्यांदाच ऐकाल
कला लोन ते लोन वापर करते मी जेवणात पहिल्यांदा सा मस काय लोन मीठ असते एक प्रा मीठ लो असत काळ नाही लोन असतेय ते वेग असते का सगळ्या असत हा सेड पण न ते सेंद मी टाक ले ते हा ब ते लोन असतय त हा ते लोन असते त्यांच वेग ते वापरत त्यां स्वामीिनी वगैरे जेवायला बो न म चातुर् मसा असते
होय असतय की
तुमचा आवाज मध्ये मध्ये य
ब्रेक व्हालाय काय? आता यालाय? हा, हा,
काय म्हणत, होता तुम्ही?
जेवणाचं च सांगत होते मी,
हा,
तस असत्यात बाई हित, पद्धती वेगवेगळ्या, आवाज जरा रेंज प्रॉब्लेमहोतंय, जरा थोडा आता गेले की, रेंज जात्या. ते जरा आवाज यायला लागलाय टीव्हीचा, म्हणून आता गेले.
हा, हा,
मग, आज भाजी कशाची बनवलाय?
आज मुग गेलंय बघा,
मुग केलाय होय, आमच्यात आज सोमवार असतोया आईंचा. मग चकुल्या, आपल्या तिकट चकुल्या
हा, छान लागतंयते पण.
छान लागतात चपाती, आणि ते बनवलेतआज मी, गिरवी छकुल्या करतोय ते तिखट, सोबत, चपाती तेन असत्य सगळं हम चागलं लागतय.
आज सोमवार असते ना, आई चा कायचा च आता, नॉनव्हेज नाही, आम्ही म्हणजे म्हणजे, मिस्टर आणि बाबा खत्यात, पण मी आई असं आमच्या लेडीज कोण नाही खात नाहीत लेडीज कोण.
अच्छा हा, हा,
नॉनव्हेज काहीच नाही, अंडी सुद्धा नाही आमच्यात पोरींना आपण सवय लावालोय, खरं त्या पण नाहीखात पोरी पण.
हा, मी पण नाही खात.
खात नाहीस काय, नाही मला ते बघिततर कसं तर होतेय.
ह, ह, नाही त्याचा काही विषय नाही, ते पण खात नाही.
हा, मला नाही पहिल्यापासून पूर्णच नाही होत असं इच्छाच होत नाही, कवा झालीच नाही. लग्नाच्या आधी पण नाही, आणि आता पण नाही. म्हणताात की, अंडी तरी खात जा, अंडी तरी खाज जा, काय होतंय. नाही, कवा खाल्ल्या त्यांना नकोच होतंय खायला. हा, हम्म
हम्,
काय मग, कॉलेज वगैरे, व्यस्थित चालू आहे.
होय आहे कि व्यवस्थित आहे.
हा, हा मग कस सकाळी असत्य काय कॉलेज?
होय, सकाळी.
हा, हा,
असत्य साडेचार पर्यंत, साडेनऊ ते.
हा, हा, हा, सोपं जाते का? ऐ बी ये
आहे हो असं जास्त अस कम्युनिकेशन टाईपच आहेत ना. त्या मग जाते सळं असं काय टफ नसतं.
हा हा हा. माझं पण
ून कालं तुमचं पण बीसीए झालं.
विी सी झालंय माझ पण बसच्या पुढं काय करता आचालं नाही. म आता ही जरा बारकी पकी मोठी झाली की बघायच लँग्वेज ला लावणार आहे क्लास
हा हा माझं पण झालंय.
हा तुझं बी सी ऐ झाले काय.
होय.
हा हा हा
ते मला म्हटलं ते
हा. हा हा हा माझ पण बी झाले बी सी झा झा लगेच त्या वर्षी बघ झालं आणि काय पुन्हा एक व ड तिकड झालं लॉकडाऊनच पटलं. सगळं झालं मग काय आता दोन वेळी पोरी झाल्यावर काय म पुन्हा करतात. चाल. त्यांचं जरा रुटीन लागलं की मग आपलं पण जरा रुटीन बसवायचं मग आता काय करायचं.
ह म एक्सटर्नल टाकून जॉब साठी वर्क फ्रॉम होम पण भेटते की
होय बघा खर त्याने कस एक्सपिरियन्स मागायला आप बघितलं मी कारण आता सगळं विचारल्यासारखं झाले. आणि काय असत तर सात आठ नऊ वर्षाचा गॅप पडलाय आता म्हजे विचारल्यासारखं झालंय ना.
तेच पाहिजे.
हा मग ते युट्यूबला वगैरे म्हणते माझी बहीण युट्यूब ला बघून जरा व्हिडिओ देन करत जा जरा कधी नाही होत युट्यूबला बघून बघितलं. ल मलाय केलं ते
नाही आहेत की ठराविक आहेत जे जे टीचर्स त्यांच्या हो छान आहे लँग्वेज ते आपना कॉलेज आय थिंक असं काहीतरी नाव आहे. चॅनलच ते दिदी आहेत त्या छान शिकवतात.
हो काय म्हण.
जे हा भरपूर त्यांचे जे आहेत व्हिडिओज आहेत ट्युटोरियल आहेत. पूर्णमच्या डीप मध्ये घेतात.
हा हा हा
ह म्हणजे मला तर त्यांची मेथड आवडल्या अजून बरेचसे आहेत ह्.
एमबीए मध्ये बीसी चे सब्जेक्ट असते.
काय.
एमबीए मध्ये बी सी ए चे आपले लँग्वेज असतात तुम्हाला
नाही नाही लँग्वेज नसत एम सीए ला लँग्वेज असतात.
एमसीए ला लँग्वेजे अस ना तेचकम
एमबी ए ला नाही एमबी ए ला आपल्या सगळ थेअरी आणि अकाउंट स्टॅट हे तेवढं येतंय.
हा हा हा
हम्म.
बिझनेस रिलेटेड सगळे एमबीए मध्ये असतील का? हा हा
ह ते कॉम्बिनेशन छान पडते ना म्हणजे त्याचा पुढे स्कोप आहे. हा म्हणजे कॉम्बिनेशन. हम्म.
आता एमबीए झाल्यावर जॉब बघणार काय?
होय चालू आहे तस बघायचं. हम्म.
ला तर काय भेटण्यासारखं नाही.
नाही. एखादं हा जरा ट्रेनिंग करायची आणि मग वर्क फ्रॉम होम बघा च आहे आता बरे कशी ऑपॉर्च्युनिटी.
बघायचं मग ते लिंक निड प पण असत्यात वाटतं बग काय तर काय तर
असतात की हो. आहे मी. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी केलोय. खरं त्याला कस आहे? भेटत नाही अस नाही अ बीना एक्स अस पण होते पण सुरुवातीला कस ट्रेनिंग साठी एक तर ऑनलाईन ट्रेनिंग असतात. त्याला त्यांनी क हे करतात की तुम्ही एक तुम्हाला पर्सनल म्हणजे एक डेस्क पाहिजे घरी जर म्हणलं तर अ शांतता पाहिजे आणि हाय हा. वायफायचा वगैरे सेटअप पाहिजे.
हा.
असं आहे म्हणजे लॅपटॉप वगैरे ते म्हणजे ते देतात.